हॅलो हा येथे आवाज क्लिअर
येनग
हो मग
का नाहीर सब ल
कोणता ठेकड्याचं का
खेकण्याचा पाहा म्हणट जरा टेस्ट करून
हो चांगलं असते
गडी म्हण कुठली नाही
नाही तू केलेली फटोच नाही स्वयंपाक खूप चांगला करते ते उत्कृष्ट करते एकदम छान
म्हणाला की तू केिले करी कुठा तयार उ दुसऱ्या राग येतात ह का ना
नाही खरंच यांची पुट्टीच ना ती तशीच दिसते त्याच्यामुळं म्हणून
करन दिसते काम करून फुटे
हो माझ्या आईला बी कुठचलते आणि ते बारकीला जमत नाही वैरीला नाही जमत
हा हा
हम्म
सका सुुग्र नेवा
कोण वहिनी हो वहिनी बाबीची गोष्ट
आपल्या घरातल्या गि
हो सर्वात चांगला त्याच्यापेक्षा छोटी चांगली ब होती बर स्पा
हम हम
कि किती का माणसाची भाजी वगैरे असो वगैरे आणिण काल प्रशांतच्या बायकोन ते ढोरकड्यामध्ये किती लोक होते तेवड्यांची भाजी बनवली होती किती होती बरं अंदाजी आपल्या आपल्या गाडत किती गेलतो आपण
आपल्याकडे तर आपण आपण ती आपले पण पाच जण की चार जण
पाचन चार नऊ.
अपासण जाल हो.
हा पाच आणि चार नऊ आणि त्या गाडी्यात किती आल ते वावाशिममध्ये आहे.
हम्म त्या दोघी बाईनी
दोन
त्याचा नवरा तिचा त तिथ हे चौघ झा ना असंता पाच आणि ते ठीकतं ना आठ.
आठ सल अठण्णव सतरा जण हा इथे आवाज
डस्कनेक्ट असता घालाव फण
नाही झालं नाही यायला आवाज मला
हॅलो. चाल आता पण झालत ना.
बर बर तर किती जण झाले माणसं.
जयश्रीचा परिवार चार संध्याताळी पाच आणि छोटी तिं नवर आणते तिघ जणांना आठ जण तेठरा पणव सतरारा
सतरा जण आणि त्यांच्या घरी किती माणसं होते
त्याच्या घर ते एक माणूस काठा अ छबी रिंकू अते चौघ झाण. म्हणजे बावीस
सर्व मिळून बावीस जण आहे ना.
हो बावीस जण होत.
हो आणि ते एक डॉक्टर घालता.
रला बावीस जण भा वाट.
उरली पण होती.
हो वाटते उललेखले जाते.
हो का आणि मला ते चिकन बी चांगलं वाढलं त्यानी ना.
हो तितकाम असत मग चिकन लेंबू थांड होतं ना दोन किलो दोन का तीन किलो होत.
् अससं का?
मसाला घिसला सगळ असलं का नाही मला मी भाजी येते ब चांगली. पण मी इकडें हेेत नाही आपला जास्त कोणी हे घेत नाही ना. कोणा केले त्याची त्या नजर केली का नाही. तर मग मस्त म मस्त झाली मस्तस्त आपण झालं की मग कोणी केलं पाहिजे कोणी केलं पाहिजे पहिलीच. कोण तेवढं का हो. आता मा महाराजई करतो ना त्या दिवशी किती? वसन केला अ.
हो बापरे काय लग्नाचं येत ते
हम आपण तकडच गेल तर पण मला माहिती तिकडं मला सगळे झालं हे का ती बही चांगल्या भाज्या येतात चांगल्या भाज्या येतात पकडते सय. इकडं कस आहे आपला काही रूलच नाहीशात
नाही आणि तसं पाहिलं तर ते चांगलं झालं तर प बरं.
हो.
मस् टेस्टी सर्वज पड बरेवली.
हो ना उरला नाही लगे सगळेच नाही.
आणि नांदेडमध्ये कोण बरवून होत सकाळीच बेसन बरवून होतं ना. लग्नाला जायचो
ते बाहेर ठला र जा बाघा बोलायच्या लग्नात पण आता त्याच बा आहे असहेपाकायला पाहिजे
म्हणजे पहिल्या दिवशी म दुसऱ्या दिवशी मी दोन दिवस
ह दोन तीन दिवस तीन दिवस पहिल्या दिवशी वरबत टाकलं का पुरण पुळ्या त्या चाळीस पासाचा सहभाग केला चाळीस मासाांचा पुरण पोळा्या दुसऱ्या दिवशी सकाळी के दुसऱ्या दिवशी सकाळी केला. संध्याकाळी तर खिचडीच होती आणि तेी लग्नाच्या दिवशी पण अ त्यान व्यासन पोळी केली होती लग्नाच्या दुसऱ्या दिवशी पोळ्या गिळ्या केल्या असेल वाज्याने केल्या असेल. पावणे राहणे पूज्या हग ना.
हो.
हा.
आ त्यावेळीस हॉलवर ठेवला कार्यक्रम आहे ना.
हो भल करतला. हळद लागयसाठीठी जायचं जेवण करायच हवं. हड लावायचे अ घरी येऊन झोपायच.
आणि ते पुरण पुढे ते बाहेनच गेलत का यांनी वरत वला.
नाही नाही त्या वयानच केल त्या
यावेळेस पण तेच बाय करतील मग या.
हो.
अरे या मग मग तुला कील दोन चारकडे.
ह.
मग तुझ्या हातच्या आवडतात ना त्या बायाच्या हातच्यावडत नाही मग मला.
पिकव खाऊ ना तिथं पाहुणेणारहत कुठं नाही का.
होव.
हो आपल्या घरी का. तिथं खायचं खायचं जरा खायच कशाला आप नाही सांगायचं ना आपलं ह नाही.
बर बर. तस करू मग चालते.
अ मग आपण करत बसलो तर करत बसाव लागेल. तेव्हा आहे. तस नाही चांगलं वाटत नाही इतक्या लोकात नाही ते. नवऱ्या पतत्या केल्या फक्त नाही ना असं होत. हम जर लोक राहि.
हो ले हे लोक असतात मला तर वाटत या वेळे जास्तच असतील.
यावे जास्त राहत कारची जाग आहे ना इकडची आपली.
तिची ती फॅमिलीत राहिल सगळीच ढोरगडवाली. हॅलो.
नाही का.
काे म्हली
इकडच म्हण लले ना ना आपण.
हो आता ते आणि हे दोन्ही मिसूत ना. हॅलो.
ते तिकडच्या मंगोल्या म्हण लागला पारकले ताई म्हण हलवार म ह म हलुवार म हात जाय. हात लागयच आणि हलवर आणि.
हा.
जस ढोळ खेळायचे सगळे पाहुणे माव शिक जो.
अस स का एनका ग. ती तिकड हळ जर लावली हळ तिकडे खेळल्यावर.
हा.
तिकड तर जाऊन हळद लावली हळद खथेळली किथं. तर मग त्या रा कधी करा.
आयर तिकडच असतील काय सगं.
हळडीसाठीच करून घ्यायला चिडच लगनासारखं.
तसच असा ना त्याच नियोजन दोघ तीन बहिणीश्या दोघी बहिणी द्यायच्या मा.
हो चिंका बाई. आह.
काम करू लागाग मुला या व तु मा आहे ना.
हो मला करायचंच काय काम याज.
हो.
हम् म पायाचं म पायाचं बराबर होय पाहिजेत भाऊ. तर पायचिरला म्हटल्यावर किती दिवसात होते बराबर काय पत नाही.
हो ते लवकर बरा ते.
आठ आठरा दिवस लाग आठ दिवस आहेत ना बाकी.
हो आता. आता. सांनग.
आता उद्याचा ह ड्युटी संपली की.
हॅलो.
हां आलावाज काय म्हणली हां आला आवाज म्हणलं काय म्हणली.
हॅलो आवाज कान नाही आहे ना.
मला यायला तुला यायला का.
आता आला पण मी हॅलो हॅलो म्हणला तो कोणीस महिन म्हणला हॅलो.
बरोबर.
हो.
तेच पायाचाच घोर पडला म्हणलं.
हो होईल ना चांगला.
हम या वेळेसछ्बीच्या वेळेसी काम नाही केलं मी. नाही त वापिड. अपेंडिकस होता ना काही कर कर ना मग. बसूनच बसूनच राहत जाव.
तररा.
हो.
हो का तुम्ही जराड्रिं का ख ना नाही का.
हो ड्रिंक पण करायचो मी.
हो आता जरा चांगले माणूस केत नाही का.
हो.
ह.
का नाही मस्त लोक मार जायच हळद गेरला हची हळदी. जायच म्हण शकता.
हो.
हो. लग्न एन्जॉय करायचं कोणाच्या बोलण्यावर काही मतार द्यायचा नाही. का रु स कवा नाही आहे का.
हो ना.
आपलं आता आपणच राहायचं दुसऱ्याच टेन्शन घ्यायचंच नाही लोन..
नाही.. बरं सर असयंपाकाचंही टेनशन नाही.. हॅलो.. हॅलो.. हम् आवाजेत नाही.. काय माहीत माझाही कटला. हॅलो. अ दहा मिनट झाले ना ठेव.